हॅलो ह आमचे बोल तुमचं
हो झालं आता सध्या खर तर चहा प्यायचं टायमिंग झालाय ना
होय च आता काय काय म्हणतीस काय चालूय.
काय नाही आता मी घरीच आहे अ थोडं मला असं ह्याच्याविषयी माहिती पाहिजे होती आपलं सेल्फ केअर विषयी
हा हा हा बोला की काय म्हणजे काय पाहिजे सेवा तुम्हाला आता माझ्याकडे मग मी हेच आहे ब्युटिशियनच आहे. ज अ ब्युटिशियन आहे त्याच्यामुळे तुम्ही आता रेग्युलरली क्लनअप म्हणा फेशियल ुमला वॅक्सिंग करू शकताय म्हणजे चेहऱ्यासाठीठी चेहरा आपला तेज राहण्यासाठी चेहऱ्यावर तेज राहण्यासाठी सुरखुत्या वगैरे नाही. म्हणजे मंथली महिन्याला केला तरी चालत पंधरा दिवसा केला तरी चालते त्याच्यामुळे चेहरा छान दिसतोय आणि तेज पण येते चेहऱ्यावर
पण मला असं म्हणजे वाटतं पण आणि पर्सनली सगळे म्हणतात पण ना की असं जास्त फेशियल वगैरे आपण केलो किंवा चेहऱ्याचं असं क्लिनअप केलं तर
तर
चेहरा म्हणजे त्या प्रोडक्ट्स मु ते त्यात काहीतरी केमिकल्स वगैरे असतात त्यामुळे चेहरा खराब होत.
घरा होता असं वा नाही तस काय नाही शक्य तस काय नाही म्हणजे तीस आपलं होतंय त्याच्या पुढं आपण फेशिल फेशिलला आणि क्लीनअप करू शकतो. तीसच्या तीसच्या आत म्हटला तरी म्हणजे जरा क करायच टाळायच. म्हणजे घरगुती जो उपाय आपण केला तरी चालते बेसन बेसन पीठ बेसन मध्ये मध घालून हे पण घरगुती उपाय लावू शकत ते बटाटू बटाटूच रस काढायच त्यात मध मध घालायचं मध ते पण चेहऱ्याला लावून आपण घरगुती हा उपाय करू शकतोय. त्याच्यामुळे काही प्रॉब्लेम नाही आणि फेशियल म्हटलं तरी फेशियल कसं तीसच्या पुढं व आपलं झालं तर फेशियल त्यानी आमचे चेहरा कस टॅनिंग होतोय परत सुरकुत्या वगैरे पय पडायला सुरुवात होत त्याच्यामुळ फेशियल ची गरज पडतेच मग त्याच्यामुळे फेशियल करायला लागणारच
फेशियल म्हणजे तीसच्या आत असलं तर असं आपल्याला घरगुती उपायच करावे लागत. लग आणि चंदनलेप वगैरे असतो ते मुलतानी माती वगैरे असत ते लावलं तरी पण चेहरा म्हणजे क्लीन होतो.
चेहरा मुलतानी माती लावला तरी चेहरा छान होते मुलतानी माती परत चंदनले चंदनचा पॅक चंदनलेप आपण लावू शकतो हे घरगुती उपाय आपण पण करू शकतोय. म्हणजे जास्त करून अगदी सवय पुढं झालं की आपण फेशियल क्लिनअपची गरज पडतेच सर्वांना त्याच्यामुळे ते करायलाच पाहिजे किंवा करू शकताय तुम्ही त्याच्यावर तुम् तुमच्यावर अवलंबून आहे ते शेवटी. करायचं काय नाही पण करू शकतात.
ह आणि आपलं कस हात पाय वगैरे असं काय आवडतात मग त्याच्यासाठी काय तो उपाय घरगुती उपाय
हम्म हात पाय टनेंग होता त्याच्यासाठी म्हटला तरी चंदन आपण चंदन पण हात पायला लावू शकतोय ब्लीच म्हणून ब्लीच पण घरात तुम्ही करू शकताय ब्लीच. ब्लीच म माहित आहे ना ते अ ते काय तुम्हाला म्हणजे दुकानातून तुम्ही घेऊन यायचं आणि ते ब्लीच मिक्स करायचं आणि ते हे क त्यात एक लिक्विड असते ब्लीच मध्ये मग ते कनी काय काम करते ते मिक्स करायच. एक जीव करायचा आणि तेक नी पंधरा मिनिटं हाताला लावून ठेवायच ते काय करते चेहरा अ लगेच ग्लो म्हणजे लगेच तेज येते हातावर म्हणा चेहऱ्यावर म्हणा ते लगेच तेज येते. अ नाही बाबा दोन दिवसान तुम्हाला त्याच्यावर परिणाम करणार असं काही नाही. लगेच आप आपल्याला त्याचा इफेक्ट दिसतो म्हणजे लगेच त्याच्यावर परिणाम करते कि चेहरा आणि हात सगळंच छान दिसत. आणि लगेच तेज येते हातावर पण
काळवडलेलं सगळं जाते.
बाजारात कसं वेगवेगळ्या प्रकारचे साबण वगैरे आले पण ते युज करणं अस हानिकारकच आहे ना. आपल्या शरीरासाठी
अ साबण काय जास्त युज करायचच नाही साबण उपयोग पण करायचा नाही चेहऱ्यासाठी कधी तरी आपण म्हणजे मोस्टली दररोज लावायचच पण सकाळी संध्याकाळी एक एक टाइम लावायचा म्हणजे जास्त करून साबण लाव तर चेहरा ड्राय पडतोय. त्याच्यामुळ चेहरा कोरडा पडतोय. त्याच्यामुळे साबण लावायचं नाही जास्त साबण लावायचं नाही. अ हा तुम्ही फेसवॉश वापरू हा फेसवॉश वापरू शकताय. तुम्ही फेस वॉश वापरू शकता त्याचा काही प्रॉब्लेम नाही ते पण उन्हाळ्यात जास्त करून वापरायचं. फेशवॉश त्याच्यामुळे पण चेहरा छान दिसतो फेशवॉश मुळे आणि तुम्ही मॉइशचरायझर लावू शकताय आणि चेहऱ्यावर प सनस्क्रीन ना उन्हात गेलं सनस्क्रीन लावू शकताय. ग सगळ्याच सीझनमध्ये आपण स संनस्क्रीन लावू शकतो उन्हाळत पावसाळा हिवाळ्यात
पण एखादयाच्या. त्वचेला असं सनस्क्रीन सुट होते एखादयचा होत नाही असं भरपूर लोक म्हणतात की सन लावल्यावर अस मेकअप सारखा चेहरा आपला दिसतो.
सनस्क्रीन नाही सनस्क्रीन सगळ्यांचे चेहऱ्याला सूट करतोय. कारण की सनस्क्रीन उन्हात गेल्यावर क नाही लावला तर काळ पडणार. चेहरा आणि सनस्क्रीन लावून तुम्ही उन्हात गेला तर चेहरा काळा पडणार नाही. त्याच्यामुळे सनस्क्रीन लावायला लागते. जास्त करून बिन.. सनस् विदाऊट सनस्क्रीन न गेलासा तर चेहरा कसा काळा पडतोय. त्याच्यामुळे सनस्क्रीन लावायलाच पाहिजे.
हो आणि आता हल्ली उन्हाळ्यात ऊन पण एवढं आहे की आणि आताच असं परिस्थिती अशा आपल्याला बाहेर जावंच लागतं.
जायलाच पाहिजे त्याच्यामुळे आपण आपल्या चेहऱ्याची काळजी घ्यायलाच पाहिजे चेहऱ्याची म्हणा हाताची म्हणा. पाहिजे म सगळ्यांची काळजी घ्यायला पाहिजे तुम्ही वॅक्सिन त्याच्यासाठी तुम्ही वॅक्स पण करू शकता हाता पायासाठी हात पण पाय जरा काळवडलेला दिसलं. तर तुम्ही अ हे करू शकताय काय वॅक्सिंग करू शकताय.
मग व्हॅक्सिंग असं म्हणतात की व्हॅक्सिंग केल्यावर आपले कशी त्वचा लूज होते... हाताचे असू दे पायाचे असू दे मग ते तसं होतं का म्हणजे वॅक्सिनसाठी अजून कुठले पर्याय आहेत आता बार् मार्केटमध्ये ना, असं बाजारात भरपूर वेगवेगळ्या प्रकारचे.. स्प्रे वगैरे आलेत मग ते वापरलं तरी..
नाही नाही नाही त्याच्यामुळं नाही ते स्प्रे वगैरे आणते कनी.. जे वॅक्सिंग साठी वॅक्सिंग साठी ते चांगल नाही. स्प्रे कारण की ते काय फक्त काय ते केस वगैरे लव असते तेच फक्त निघून जाणार पण आतली जी टनिंग.. काळी झालेली स्किन आहे ती त्याच्याने जाणार नाही. त्याच्यासाठी वॅक्स करायला लागणार आणि वॅक्स केल्यानंतर त्याच्यावर मसाज.. मसाज येतोय एक प्रकारच मॉलिश मग ते करायला लागणार त्याच्याशिवाय.. काळी त्या म्हणजे त्वचा झालेली ती जाणार नाही तेच.. स्प्रे वगैरे बाजारात आलात. पण त्याचा काय उपयोग नाही. ते आता हल्ली, असं पट रिझल्ट. अं जाया चला. आता चाललंय. आता लगेच आपण कुठेतरी, एका गावाला चालय. ता. आपल्याला पार्लरमध्ये जाण शक्य नाही. त्या टाइमला, ते करू शकताय.
पण त्याचा एवढा रिझल्ट येत नाही. जो आता अस वॅक्सिनचा. हा, पर्याय म्हणून ठेऊ शक पण आता आपण वॅक्सिनचा जसा, रिझल्ट येतो. तसा येत नाही.
वॅक्सिन कसं, केलं वॅक्सिन, तर एक महिनाभर तर आपल्याला ते असं म्हणजे, येऊ शकतय. स्प्रेचं कसं, लगेचच हातावर केस वगैरे येतात.
वगैरे येतात. आणि ते टॅनिंग जातच नाही ना. काळवटलेलं जात नाही. त्याच्या स्प्रेनं. फक्त काय? तुम्हाला लगेच हा चला, लगेच रिझल्ट. इन्स्टंट ग्लो आपण म्हणतोय ना. त्या प्रकारे ते आहे. मग ते काय उपयोगाच नाहीये. आपल्या शरीरासाठी. फेशलचं पण तसचाय. जर तुम्ही ब्लीच केला तर, ते चेहऱ्यासाठी कायच उपयोगाच नाही. फेशियल जर केला तर, ते छान म्हणजे मसाज येतोय. सरकुत्या वगैरे जात्यात. आणि ब्लड सर्क्युलेशन व्यवस्थित होते. त्यासाठी फेशियलची गरजाय. तुम्ही हे ब्लीच केला. त्यासाठी काय, ते काय उपयोग नाही. ते गोरं दिसणार. पण ते तात्पुरतं. आणि इन्स्टंट ग्लो येतोय ना, त्याचा त्याच्यामुळे आपण आ आता, चला आज कार्यक्रमाय चला आज केलं तरी चालतय. ब्लिच चालतेय. पण उद्या परवादिशी कार्य क्रमाने, आज ब्लीच कराले. असं नाही. आज फेशियल केलासा, तर मग तो पर्यंत रिझल्ट येतोय. हा. चमक ती राहणारच नाही. त्याच्यामूळं फेशियल केला तर, त्याची चमक राहील. एक महिना - महिनाभर तर चमक राहील. ब्लीच केला आसाल तर तुम्ही लगेच इन्स्टंट ग्लो येतोय. पण ते काय उपयोगाच नाही. त्याच्यामुळे चेहरा पण खराब दिसतोय. आणि खराब होत तो पण चेहरा. त्याच्यामुळे फे ब्लिच काहीच एवढं, चांगलं नाही. त्याच्यामुळे फेशियल तुम्ही करू शकताय.
असं म्हणतात की, घरगुती फेसवॉश पण आपण तयारु - तयार करू शकतो. म्हणजे कसं, ते कसं, तयार करतात? मध, हळद वगैरे घालून करतात का?
हा. मध मन्हा, मध, हळद म्हणजे ते एक प्रकारच, पॅक पण आपण करू शकतोय, घरी. म्हणजे आता बघा, बेसनपीठ मिक्स करायचं त्यात. हळद, मध ते एक प्रका एलोवेराच. एलोवेरा जेल तेच पण कोरफडचं. कोरफड पण आपण सगळं ते काढायचं त्याच्यात ओलिव्हीज- ओलिवो ऑइल म्हणून असतय, ते. ते आणि अलोवेरा जेल. आपण दोन्ही मिक्स करून, आपण केसाला पण लावू शकतो. त्याच्यामुळ केस काय होतात अ कर्ल असतात ना. ते कर्ल कमी होतात. आणि आपलं, अ शायनिंग मारत केसाला. आणि एक प्रकारच केसामध्ये. अ सरळ-स्रेट होतात. हा, मजबूत होता. त्याच्यामूळ ते लावू शकताय. अ काय? अलोवेरा जेल आणि ओलिव्ह ऑइल मधून घालायचं त्यात. मग ते कणी मिक्स करून कनी, ते आपण केसाला लावू शकतोय.
ह केसांसाठी पण आता कसं. अं, कमी वयातच मुलींच असू दे, मुलांच असू दे पांढरे केस होत चाललेत. म अजून लहानच अस तात. तरी पण मग, त्याच्यासाठी काय? असं काळे तिळ वगैरे खायचे, का? त्याच असं
तेच नाही काळं तीळ आणि तेल, त्याच तेल तयार करायच. काळ तीळ, आणि त्या तेल आणि अं, कोकोनट ऑइल, काळ तीळ, आणि हळद. ते मिक्स करून, एक तेल बनवायचं त्याचं. ते तेल बनवलं ते आपण दररोज लावू शकतोय. त्यामुळ के - केस पण काळे होत्यात. आणि काळ केसं पांढरी येण्याचं, प्रमाण कमी येतय.
त्यात आपण हे पण घालू शकतो ना, की आपलं जास्वंदाचं फु फुल असू दे, कडी पत्ता असू दे, कडुलिंबाचे पानं.
जास्वंदीचं फुल पण तुम्ही, घालू शकता असं त्यात.
आता,, बाजारात असे भरपूरऽ तेल आले आहेत, की सगळं आम्ही मिक्स करूनच विकऽ
करून त चाल,, त ते वेगळं,, म्हणजे त्याचं कसंऽ ते व्यवस्थित बनवलेलं नसतय ते. आपण घर, घरगुती आपण केल्या ना,, त्यात कडीपत्ता, जास्वंदीच फुल, जेणेकरून मीऽ ह्या, वगैरे हे टाकून जराऽ तेल बनवलं तर ते जास्त काळ टिकतय पण,, आणि केसांसाठी पण ते चांगलं आय. हेल्दी आय,, मग त्याच्यामुळ कसं केस वाढवण्यासाठी,, हं,, केस वाढण्यासाठी पण मदत होते, केस गळण्यासाठी पण मदत, केस गळायची कमी होतात. आणि केस वाढण्यासाठी ते मदत होतय,, त्याच्या, आपण हे करू शकतोय.
त्याचा अर्क कस, घरी बनवला तर त्याच्यात,, उतरतोय, आणि ते आपलं पूर्णऽ स, अ, डोक्याच्या पूर्ण त्वचेला, सगळीकडे लावतऽ
लावता येत, मसाज करता येतो,, हा, बाहेर, केस केस वाढतऽ तेलाने केस गळायचे पण कमी येतात त्याच्यान.
हं,, आणि बोरिंगच्या पाण्यानं पण केसं खूप खराब होत्यात, त्यात क्षार जास्त असतं.
क्षार् जास्त असत,, त्यामुळं बोरिंगच पाणी तर कंप्लिट बंदच करायच, ते वापरायचच नाही. नदीचच वापरायचा,, केसाला. कारण की,, बोरिंगच्या पाण्याचे केसं, खूप गळतात पण आणिऽ पण होतात एकदम, त्याच्यामुळे बोरिंग ऽ च पाणी वापरायचं नाही, आपण नदिचच पाणी वापरायचं केस धुण्यासाठी.
हो हो, ठीक आहे.
हम् ह